हॅलो हॅलो हॅलो हा आवाज येऊन रायला काय
हा येऊन राहिला ना हा हा बोला
हा काय चालू काय चालूय तई
काही नाही आताच स्वयंपाक झाला म्हटलं
हो जेवण झाले काय
हा झाले नाही जेवण बाकी आहेत
हो काय आमचे पण जेवण बाकी आहेत हम
हाके स्वयंपाक झाला कि रायला
स्वयंपाक आहे आता हे का स्वयंपाक चालू आहे हा आज थोडा वेळ झाला हा बाबू हिमांशू आहे की नाही सकाळी खूप रळत होता
हाव काय? हो ना, लहान मुल इथ तसच आहे.
हो, मग या बाळाच्या नामाने लय वेळ झाला. होऊन लागे. हे बोलायचो ल किती वेळ तर ह्याच्यातच गेला हं.
हाव. हां ह
तुम्ही काय करता ताई?
काही नाही आता मी रिकाम माझं, फ्री होती म्हटलं कॉल करू आता.
ह नाही नाही तस तस अशे आपल्या घ घरगुती कामा व्यतिरिक्त काय करता तुम्ही घरी? गृहिणी आहात की, असं
नाही, गृहिणी आहे ना मी. तसं व्यतिरिक्त काही काम करत नाही, पण तसं मशीन काम वगैरे करते.
हो काय? म्हणजे शिवण क्लास आहे तुमचा नाही, म्हणजे शेतीला जोडधंदा आहे पण थोड फार नाही.
हां हां
आपल्या शेतकऱ्याला पाहिजेचना, हम् असा काहीतरी घरात व्यवसाय? पाहिजेच. गृहिणीले गृहिणी होऊन जमते काय.
नाही.
हा म्हणून सोनाली कसाच गृहिणीला, शेतीला जोडधंदा थोडाफार पाहिजेच.
हाव हाव त्याच्याशिवाय जमतही नाही ना आपलं. हं ह
मग शेतात वगैरे समजा, आपल्या मजूर असल्यात जात असाल ना तुम्ही शेतात?
अ तस आता काही काम नाही पडलं. पण एखांद्या एवढेच जातो. हा.
हा, मग तुमच्या घरचे काय करतात? म्हणजे अस, शेतीच करतात नाही? हो काय, मग ते स्वतः करतात कि मजुर- करून घेतात.
काही नाही स्वतःही करतात, मजुरा दोन्ही पण आहेत स्वतःही करतात.
हा, हा, म्हणजे म्हणजे, हा हा हा म्हणजे वेळ वेळ पण वेळ पण. हां, म्हणजे मजुर नाही भेटला तर आपण घरच शेतकऱ्याला करावच लागत.
अ हो जस वेळेनुसार.
हा ना हा ना वेळेनुसार टाइम इज मनी कसा असते तश्यातला भाग. नाही नाही बरोबर आहे ना नाही नाही आपल्याला शेत- शेतकऱ्याला कराच लागते. कितीही मोठा शेतकरी असला, तरी वेळेवर पावसाचे अभावी करावच लागते.
हो तिच्या
कसं आता हे पाऊस आता कसं या, या पेरणी झाल्यानंतर ते एक एक दिवस महत्त्वाचा हाय नव्ह ते
हो
म्हणून तर शेतकऱ्याला एक-एक दिवस महत्वाचा हाय. हां. तेच म्हंटलं. बाकी काय चालू हाय तुमचं?
काय नाही.
तुमचं बाळ
माझं, बाळ नर्सरीला आहे, यावर्षी. ठीक आहे. हा हा या हो याच वर्षी टाकलं.
हो काय, मग लई लहान हाय. कित् कित् कित् किती किती वर्षाचा आहेत? हा हा नाही मग बरबर झालं ते प्ले ग्रुपमधे थांबता नर्सरीला मस्त एकदम बाॅय चांगल छान झालं. हो ना
नर्सरीला टाकला. आता चला, सध्या नर्सरी आहे की, नाही लवकर शाळा सुटली.
हो, होऊ दे आता एक वाजत आला असेल ना,
नाही साडेबारा झाले असतील बहुतेक
हो काय
ह ह तसे नर्सरीचा वेळ मुलं राहत नाहीत कि नाही तर त्याच्यामुळे काय म क
हम् हम ह हो हो नाही तसे आता शाळा रेग्युलर लागेपर्यंत ते तसच हो तस होणार शाळेला म्हणजे शाळा एकदा घुरं लागली की मग पोरांनाही रेग्युलर अब्यासायचं सगळीच रिंग लागून जाते ना व ताई
ते शिकवत वगैरे नाहीये
नाही आता सुरुवातच आहे ना
आज विचारलं ना त्याला काय शिकवल शिकवली
हो आता त्याला सध्या तेच दाखवाव लागते आता एकदम सुरुवात ओळख ओळख संगणक असं या विषयावर श थोडं माहिती्यायला नाही लहानर राईल
हा पण त्याला समजत नाही ना म्हण आई टी व्ही दाखवली म्हणते
हो काय हो ना ना ना ना
हम
बरोबर आहे संगणक या विषय माहिती थोडीफार द्यास लागते त बरो बरोबर आहे तुमची ते पुत्नी आहे ती अधिरा त ती पण जाते की त्यासोबत
हा त्याच्यासोबतच असते ना ती पण
हो हो काे हो ना हो ना हो ना ह
हम् दोघही हा दोघ एकाच क्लासमध्ये हम् ह ह् ह् ह दो सोबत जातात सोबत येतात एकटाच नाही तिच्याशिवाय तू
नाही चांगलं आहे ना मग असंचत पाहिजे भाऊ बहीण भावाचं प्रेम
हो तेच ना जेवण झाली बाकी आहेत
नाही आता हे माणसं जेवली आता आम्ही राहिलो दोघी सासूना जेवायच्या
हो ना
हम् माझा तर वेळ सकाळी हम माझा वेळ तर सकाळ सकाळी नातवातच जाते
हो
अर ती लहान आहे ना तो एक दीड वर्षाातच झाला नाही दुसऱ्या वर्षातच आहे हम् तर मग त्याला त्याला आपल्याला थोडं नाही ना त्याला झोप आली ती
हा ओ काे नाहीतना दिसते रोज
हम् हम् आज झोप आली नदल हो हो
हा
आता त्याला नणू म्हणजे आंघोळ घातली दिले झोपून दिला मग चिडचिड करत हो त्याना
हो ना तस वातावरण आहे
अंगणवाडी दोन वाजेपर्यंत असते ना पाहू ना मग आता त्याची झोप झाल्यानंतर जर वेळ असला
हो हा हो तोपर्यंत उठते य तू बारा बारा साडेबारा झाली असतील सध्या म्हटलं माझा मुलगा आला सध्या तिला शाळेत पाठवलं मग इथं तर मग म्हटलं आलं की अजून फोनवर बोलू देत नाही मोबाईल घेते म्हटलं पहिले कॉल करून घेऊ
हं हं हं हो लहानपोर मग बोलून देत ना बरोबर आहे ना
ह शांतता पाहिजे आणि एक तर हे कसं लवकर आव वजनीयत
हम् हम्म आपल्या खेड्यात रेंजस निरात
ह ह ह त्याच्यामुळे मग ह त्याच्यामुळे मग कस हे केलं माेटलं जाय तू ये शाळेतून
हो हो हो त खे खेळ्यात आपल्या हेच प्रॉब्लेम आहेत
हो आणखी
आणखी आता हेच चालू आहे बा होण ते हेच घराचे घरच्याच कामाचे हे चालू आहेता रिंग आता म्हटलं पा पान दु दुपारीच्या शेतात जाव असं वाटतंय फिराय म्हणजे पाहायलाय. हा म्हणजे आता कस पेरून घातलं ना त, एक एक दिवस मजूर आता त्या दिवशी गेली. ती तेव्हापासून गेलीच नाही हां. आता हा हा हा आता दुप ह दुपारी पाहू आता जेवण वगैरे झा ात की मग जाऊ शेत पाहायला. हा आता थोडस निंद गिंद असला तर मग बायच मजुराच्या मागच त्रास लागते आपल्याले आपण शेतकरी हा, आपण शेतकरी वर्गावर हाव ना
हा
तेयच्या ना आपल्या जाचं लागते ह तेवढे काम कराचं लागतात ह आपल्याला शेतीला फूप
हा
हम शेतीला पूरक व्यवसाय पाहिजेच ना.
हा हा
हो तेसं तुमचं काय चालू आहे? त तुमची तब्येत काय म्हणते.
चांगली आहे माझी तब्येत आताच बाळाची चांगली आहे.
हां ओ काे चांगलं आहे. तुमच्या घरी किती जणं आहेत तुमच्या एकूण कुटुंबात?
आम्ही सर्व मेंबर समज नऊजण आहे.
हो काय सासू सासरे वगैरे आहेत का तुम्हाला?
हा आहेत ना आई बाबा अ दादा ताई ये जेट अ आम्ही दोघं अ समज पुतणेत मी ऐन माझा मुलगा एक.
हो म्हणजे म्हणजे त्या मोठ्यांना दोघं
हा हा एक मुलगा, मुलगी आहे. आणि मला एकच मुलगा आहे.
हो काय हो ना हो ना हो हो ना ह ह म्हणजे म्हणजे छान कुटुंब आहे मग म्हणजे एक एकत्र फॅमिली आहे.
हा हा एकत्र आहे.
हो हो काय चांगलंय चांगलाय आजकाल एकत्र फॅमिली राहतच नाही. अशे म्हणजे हा काही कच आहेत ना चांगला आहे ना एकत्र कुटुंब तर खूप चांगल आहे. एकमेका पासून शिकल्या जाते.
हा
हम चांगला आहे विचार चांगले राहतात. एकमेकशी संवाद साधले जातात. हा नाही तर आजकाल पाना नाही तर जास्त कोणाच्या घरी आहेत काय. म्हणजे टिकूनच राहत नाही. उलट असे आदर्श घर ला असं च चांगलं आहे. चांगलं आहे. हा हा मग तुमच्या सासूबाईची सासऱ्यां ची तब्येत जास्त माथारी आहेत काय ते? हेि चांगले टॉग आहे.
नाही चांगलेयेत.
हो काय, चांग म्हणजे बरे आहेत असे म्हणजे स्वतःचे स्वतःचे काम करू शकतात ते. हा असं डिपेंड नाही सध्या त्या त्यांच लोकांवर हो ना सुनापोराईवर सध्या डिफेंड नाही ते हा चांगले आहेत मग चांगला आहे ना.
हा
म्हणजे एकमेकाचा एकमेकाला त्रास नाही आहे आपली कामं करू शकतो.
हा आप आपले करतात सध्या करतात ते समज त्याचं.
वा वाग नाही मग चांगला आहे बापा मग मी काय सांगल यान एक एकत्र कुटुंब टिकते ना तश टिकत तस टिकतच नाही होण हे अशी एकी असली एकमेकाचे विचार घेतले तरच एकत्र कुटुंब टिकते नाही ते एकत्र कुटुंब टिकण म्हणजे या काातरी कठीण आहे मग तेच ना उलट तुमच तर चांगलं आहे एकमेकाचा संवाद साधले जाते एकमेकांशी मोठ्यांचा लहानां ण असच पण आता मला एकच मुलगा अस आ च एकदम मैत्रिणी सारखे जा म्हणजे एकमेकाला आम्ही शेहर करतो ती हा ती तिचं सांगते मी माझं सांगतो ह म्हणजे जस मैत्रीणच आहे अस वाटतच नाही सून आहे म्हणून
हव ना
आम्ही एकमे गेली त ते तिचे शहर करते माझ्याजवळ मी माझं शहर करतो तिच्याजवळ व्यक्त म्हणजे मन व्यक्त करून टाकतो एकमे तिझं ह ह हो तेस ना
हम्म ठीक आहे मग हा हा क ह